हॅलो! ताई काय चाललयं?
बस चाललयं, रुटीन.
कुठे घरीचं येत का?
तर घरीच आहे, काम होती झाली काम दिवसभराची. आहे घरी.
हा तेच म्हटलं, आता कस निवांत वेळ अस असतोना ना, मग म्हटलं फोन करू?
हम्म.
काय नाही थो, हो, हो, मी पण फ्री आहे. काही नाही थोडं असं. अडचणीत होती. तर म्हटलं एखादे आप आपले गुरुजी वगैरे आहेत का, म्हणजे असं ज्योतिषशास्त्र.
हो आहेत ना तुम्हाला काय हवं हाय नक्की? हॅलो.
हॅलो.
हा बोला तुम्हाला नक्की काय, कशा बद्दल विचारायचंय?
अस प्रॉब्लेम जे असतात घरात, वादविवाद वगैरे. हा तर मग त्याच्यावर मास् ज्योतिषाकडे गेलं पाहिजे. का काही वाटतं का तुम्हाला त्याविषयी असं सजेस्ट करू शकता. का तुम्ही.
हो आहेत माझ्या ओळखीच एक-दोन, म्हणजे मी पण तिथे जाऊन आलेली होती. त्यांनी बऱ्यापैकी सांगितलेलं मला, मला. त्यातलं जेवढं जमेल तेवढं मी करते.
पण आहे का, तुम्हाला अनुभव वाटतो का, की नाही आहे खरं किंवा असं.
वाटत मला, आहे माझा पण विश्वास आहे त्या गोष्टींवर.
हम् कारण मी आहे ना, मी मी पण बघितलेले आहे एक दोनदा काही आम, माझ्या इथे आहेत ना गुरुजी. त्यांच्याकडे पण मग माझा इतका विश्वास नाही बसत. एकदम हंड्रेड प्रसेंट.
नाही हंड्रेड पर्सेंट तर ऑबसली कोणीच करू शकत नाही ते, पण तरी बऱ्यापेकी ब एक दहा पर्सेंट जरी फरक पडला तरी आपलं ते बरं असतं ना. कि घरात आपला वादविवाद होतच असतो. प्रत्येकाच्या किंवा आर्थिक अडचण असतेच, आपल्याला सगळ्यांनाच. मग ते कुठे तरी थोडी शांतता किंवा थोडे वादविवाद कमी होणं.
हम हा मिळतो मिळतो, मग ते कसं दिशा दाखवत दा-दाखवण्याचं काम असतं त्यांच हम त्या- साधेसोपे उपाय देत असतात, मग ते आपण करायचे.
हो हो, आणि ते कसयं आहे काही म्हणजे काही मी ऑब्जर जर केलंय. कि काही कसं आहे मग असं पूजा विधी वगैरे त्याला जास्त फॉलो करायला लावता. आणि काही आपलं प्रार्थना किंवा घरगुती उपाय असं
हो, आता कसं आहे तेना वेगवेगळे आहेत, ऍक्चुली ते शास्त्र. आता पूर्वी कसं? आता पुर्वी पसनं सारं करायला आपलं, जोतिषशास्त्र होत आता या नविन निव्ह ते अंकशास्त्र आता खूप प्रचलित झालंय, तुम्ही ऐकलं असाल ते न्युमलॉजी. हा, मग आता ते पण जास्त म्हणजे ते ऍस्ट्रॉलॉजी न्युमरॉलॉजी आता त्या गोष्टी खूप वाढल्या आहेत. नाही, त्या पूजा अर्च्या पेक्षा ना हे जे न्युमरोलॉजिस्ट असतात ना तर ते एक साधे सोपे उपाय उपाय देतात, मग आपल्याला ते अंकानुसार ते बघतं असतात, की आपला आपला हे असेल अ भाग्यांक मुलांक हा म्हणजे ते आपल्या जन्मतारखे नुसार काढतात, मग तुम्हाला अ कुठला कलर लकी आहे. किंवा कुठला अनलकी आहे, अ तुम्ही या हा कसं राहिलं पाहिजे, किंवा एखादा आता एक खडे वगैरे पण सुचवतात, ते आपल्यावर असतं ते आपण घ्यायचं की नाही वगैरे. किंवा तुम्ही अं सकाळी उठून मग पक्ष्यांना थोडे दाणे टाक का. हा किंवा हिरव्या झाडा झाडी हिरव्या ज्या असतात, हम हिरव्या गोष्टींचा जास्त उपयोग करा, झाडं लावणं असेल किंवा हिरव्या पालेभाज्या खाणं असेल.
हो, आता मी आहे ना आपलं इन्स्टाग्रामला काही रील्स येतात बघा. न्युमरोलॉजी हे अंकशास्त्र वाल्यांच्याच मग त्याच्यात असं माझ्या नंबरनुसार मी बघितलं एक दोन वेळेस तर मी फॉलो नाही केलं. पण माझे जे मिस्टर आहेत, ते करतात फॉलो ते मग त्यांचा आहे विश्वास. मग त्यांच्या नंबरला समजा सांगितलंय की अ म्हणजे, पिवळा रुमाल वाप परा किंवा हे करू नका, या दिवशी ते घेऊ एका तर ते करतात, म्हणजे असं
हा चांगलं आहे, ना कसं आणि या कशा खूप साध्या साध्या गोष्टी असतात, म्हणजे अ जर आपल्या नुकसान तर नक्कीच काही नाहीये, भले तिकडे उपयोग हो ना हो, पण नुकसान तर नाही ना मग ठीक आहे. आपण करू शकतो बस. अऍटलीस्ट कुठे तरी, मनाला समाधान मिळतं की चला, मी हे केलं-केलायं कदाचित उद्या परवा चार दिवसाने त्याच काही
हो हो हो, हा म्हणजे कमी खर्च के ब, असं खर्च करायची गर. कारण मा. भावाच लग्नाच बघत होतो ना आम्ही तेव्हा आम्ही. का गुरुजींकडे गेलो होतो मग त्यांनी आम्हाला पूजा वगैरे करायला सांगितल्या. तर चांगलं म्हणजे, वीस वीस पंचवीस हजाराची पुजा. सांगितली होती तर मग आम्ही केली पण इ म्हणजे. एक वर्ष त्यांनी सांगितलं होत एक वर्ष रिझल्ट येईल. तर तो काही आला नाही मग तेव्हापासून माझा. अस थोडा विश्वास कमी झाला, की म्हणजे. एकदम मी असं पहिले होता माझा पण आता नाही आहे माझा असं. मग मी म्हटलं बघू तुमच्याशी बोलू या विषयावर काय वाट.
अच्छा अच्छा अच्छा हा, मला पण त्या आता न्युमरोलॉजी जास्त आता विश्वास बसलाय माझा पण. मी पण आता बरेचसे त्या, व्हिडिओज वगैरे बघितलेय ना.
हम्म,
हा तर म्हणजे असं पटतं बा ते कारण, ते कस प्रॅक्टिकली सांगितलेलं असं ना त्यांनी की तुमचा. हा अंक तर त्याला हे सूट होत किंवा हे सूट नाही होत. अगदी तुम्ही गाडी घेताना गाडीचा नंबर पण बघत जा किंवा घर घेता घराचा नंबर. ण बघत जा हे पण सांगतात ते.
घराच हे सॉरी गाडीचा कलर वगैरे...
हो कलर कपड्यांचा कलर तुम्ही हा घातलाच पाहिजे किंवा हा घालायला.. नको काळा रंग असेल किंवा निळ असेल.
हो हो हो आणि म्हणजे माझ्या डोक्यात आलं होतं, म्हण आता घरीच असतो मुलांमुळे आपण तर काहीतरी कोर्स करू असं. तर माझ्या डोक्यात आलं होतं न्युमरोलॉजीचा.
अरे वसेम मला पण तसं आलं होतं म्हनात हम्.
मग असं होऊन जात की मग ड्युरेशन, नक्की किती त्याच तीन महिने, सहा महिने अस नाही कां त्याच्यामुळे मग मी काही स्टाॅप करून दिला असता. तर असं घरी बसल्यावर वे वेगळे वेगळे येतात ब हे करू का ते करू का असं.
हो... नाही असतात ना त्याचे पण एक्चुअली कोर्सेस असतात लहान मोठे. आपलं करायचं असेल तर अगदी, आत्ता काय सहा महिन्यापासून पण असतात वाटत. मला पण पूर्ण माहित नाही पण असत म्हणजे काही सहा महिने असतात. काय अगदी वर्षभराचे दोन दोन वर्षाचे.
हम्म हम् हा म्हणजे जास्त, आपल्याला डीप मध्ये शिकायच असेल तर. म मोठा ड्युरेशन,
मोठा हो हो हो..
परत मध्ये मध्ये मला ते पण वाटलं होतं टॅरोट कार्ड नाही का तुम्ही ऐकला अस.
हो हो ते पण ऐकलेलं आहे मी पण.
हा मग त्याच्याबद्दल पण मला वाटलं होतं अशी उत्सुकता वाटत होती. काय नक्की हे तस आमच्या... आमच्या सिटीमध्ये अजून काही, तस त्याच इतकं हे नाहीये टॅरोट कार्डच
हम्म हम्म हम्म‌...
जास्त किंवा माहिती.
ते नाही नाही वाटत मला पण ते खूप जास्त माहिती असं ते पण जास्त फक्त एखाद्या व्हिडिओत वगैरे दिसत, युट्यूबला वगैरे बाकी असं जास्त मी,
हो आणि मी होती एक जॉबला होती ना आधी तिथे कलग होते माझे तर त्यांनी मला सांगितलं होतं टायरॉड कार्ड बद्दल. ते त्यांनी मुंबईला बघितले होत म्हणजे त्यांच तर मग त्यांच एक. एक्सपीरियंस हा म्हणजे ऐकलं होतं टैरो कार्ड बद्दल पण मग अजून दुसरं.. कोणाचं नाही ऐकलं आजपर्यंत.
हम हम हम. मी पण एक्सपिरियन्स तर कोणाचा आजपर्यंत ऐकला नाहीये. फक्त तेवढे व्हिडिओ बघितले तेवढेच. काय माहित, मग आता त्याच एवढं काय आपल्याला माहीत नाही. पण हे मला पटतं बा अंकशास्त्र जे आहे ना त्याच्यावर विश्वास आहे माझा.
हम तेच मग बघावं लागेल, एखाद्या आणि अंकशास्त्रावर ले नावात पण असं बदल
हो हो, नावात पण सांगतात नावात पण सांगतात. आता अर्थात आपण मोठे झालेलो, आपण एवढे शक्य नाही आपल्या नावात बदल करणं वगैरे. अन शक्यच नाही, म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट वर चे चेंज करणं वगैरे.
तेच आणि आता आधार कार्ड आणि याच्यामुळे ते पॅन कार्ड, आधार कार्ड मुळे थोडंस हे होऊन जात.
हा, आणि ते एवढं कोण झंझट करणार प्रत्येक ठिकाणी जा ते बदला.
आणि ते गॅझेट हा हो हो हो, गॅझेट करावं लागतयं. हो, मग त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंट चेंज करायचे, आता माझचं म्हणजे माझ्या मुलीचचं मी नाव ठेवलंय. पण मला ते आता बदलाय- बदलाव असं वाट वाटते ती लहानच आहे. पण तिच्या पप्पांनी काय केलं, ति लगेच दाखला काढत ना आपण त्याच्यावर नाव ठेवून टाकून दिलं, जे असंच घरात आमचं चाललं होतं डिस्कशन. आणि मग ते माझ्या मनात काही एवढं फिक्स नव्हतं, मग त्यांनी दिलं टाकून. मग आता ते दाखल्यावर येऊन गेलं, तर मग आता ते सुद्धा बदलू शकत नाही.
तोच प्रॉब्लेम होता, म ते करायचा म्हणजे त्या सगळ्या झंजेट कराव्या लागतात.
हम तेच गॅझेट करा मग हे करा कारण, दाखल्यावरचं नाव आता चेंज करून नाही मिळत ना.
हो ना, हम.
मग आता इथून पुढे जे आता लहान मुली असतील ना, त्यांच त्यांचं नाव ठेवताना फार विचार
हो हो तेच ना, मग तेच मला असं वाटत कधी कधी ना म्हणजे अस चिडचिड करताना मुलं किंवा काही असं ऐकत नाही, ह हट्ट- हट्टी पणा करता, मग तेव्हा असं वाटतं टते कि नाही यार बघू -बघितलं असतं, मग ठेवलं असत असतं.
ते तर होणारच आणि आपल ते प्रत्येक बाबतीत प्रत्येकाच्या बाबतीत होणारच आहे, आणि शंभर टक्के तर काही बदल होऊ शकत नाही, कुठल्याच गोष्टीने. शेवटी देवाने जे दिले ते होणारच आहे.
हो ते, तर आहे हा जे आहे नशिबात
ते घडणारच आहे, आपण किती काही केल तरी नाहीत, हे सगळे अंकशास्त्रज्ञ जे आहे ते सगळेच अंबानी असते आज.
हो हो, ते तर आहेचं आणि परत हे पण आहे.
कमी असलं पाहिजे, लाईफ मध्ये त्यामुळे हं
म्हणजे काय काही वेळेस आपल्याकडे सगळं असून पण अडचणी येत तात म तेव्हा, असं खचून जातं ना माणूस.
बरोबर.
मग तेच असं वाटत की, मग हो हो हो. आणि मग असं वाटतं की मुलांना श -शिकवताना किंवा त्यांना कोणतं करिअर मध्ये आपण टाकलं पाहिजे. याच्यासाठी पण आपण थोडस बघितलं पाहिजे, असं वाटतं. आम्ही एका शाळेत गेलो होतो, तर ति ते असं सांगितलं होत आम्हाला, आपली मराठी मीडियमच होती त्यांची. पण मग थोडीशी अशा इंग्लिश मिडियम सारखी ऍडव्हान्स होती. तर त्यांनी आम्हाला सांगितली होती का? आता एक टेस्ट आली आहे लहान मुलांची. तर ती इथे टेस्ट करता मुलाला आपण शाळेत टाकलं. हो, म मग त्या टेस्ट वर ते आपल्याला सगळं सांगतात. कि मग तुमच्या मुलाचं करिअर याच्यात आहे, मग तुम्ही आम्ही याला याच्यात हे करू ते करू.
बरोबर बरोबर नाही आहे, चांगलं ते पण म आजकल. ठीक आहे मॅडम चालेल, मी तुम्हाला पाठवते नंबर वगैरे ह ओके ओके! चला बाय!